हॅलो उठ मला ऐकून येऊ राहिला हॅलो हा बोला ना
गुंदाली
काही नाही आराम चालू आहे
ह काय नाही आटलं काय सांगा जेवण झालं का नाही
जेवन झालो
ह काय
हो दही झालं.
हा, मग मी आला तर गिल्लीला लावून पागड फोण.
आ म्हटलं करलेला जातो.
कारलेले आज कायले?
हो त्या सर्व करायसाठी तर त्या नाही म्हणून राहिल्या आजचे दिवस राहू द्या म्हणतात उद्या या.
हाव का, म आज उज्वला येऊन राहिली का?
केही होतेया मग आता कॅन्सल केलं ना?
हाव का हा, हा, हा. कोण्या कोण्या घर जा लागती.
बस कारला.
हा.
कारला झालं की झालं.
हा दना फुर्ली गेलते का म.
नाही दानापूरले आम्ही नाही दानापूरले दानापुरातल्यात वारखेळच्या आत.
हाव का?
हो.
हा. हे कोण बाहेर लावलंच चालते का नाही आपल्या कार्य याच्यातल्या.
कोणाही लावलं तर चालते पण त्याच्या याच्यात फक्त कार्य चालू असलं पाहिजे.
हो, हो असं हा, हाव ना. आच्या वारखेळची आहेत हिंगडे म आटलं ते लावून पाहतो म.
हा लवून पाना.
हा, झाले का झाले.
मला झाले कॉल, पंचवीसच झाले पाच राहिलेत. पाच येऊनच नाही राहिले.
म्हणजे पस्तीस कर लागतात का?
तीस कराव लागतात तीस, पंचवीस झाले पंचवीस.
हाव का हाव, हाव.
नाहीत राहिले मले.
नाही का?
हम्म हम्.
हा. आणि ते हे म्हणे डॉकनीन म्हणे कि कॉल झाले की आपल्याला मग लागतच नाही म्हणे फोन कोणाला.
नाही नाही लागते नाही तर काय हका आता मला झालं तुम लागू राहिला कि नाही फोन तुमचा.
हो ते होणे लागत नाही म्हणज रे.
लागतात, लागतात, मग काय त.
हा. हा हा.
पाण्याना तर खूप दिली बाई सकाळ पासून लावून.
हो ना उघडते अखिर येते.
आता खुल्ल आता ल चालूच होत.
कपड मे ओरती मंग पणी आलो.
मलाही तसच झालं नाही माझ कपडे म्हटलं दुत त नाही काढलेला जातं दूत नाही जरासं म्हटलं हळकून राहिला आता उन तपते वा डबल घरातले कपडे नेले बाहेरून धुतले पाणी चालू झालं कपडे ुत
हो ना हम कसं सुंदर रे
हम्म
कितीच झाले गट मग
गोट सात आठ झाली बाई
होा का
हो
आणि ते असे कराच लागतात ह गे ते सगळे ल
सगळे ल करास लागत
फन आल का म्हणत कि माझा व्हायाचा की आमच्या गावात बी आल्या बाया कराच लागतात का म्हणत ह
हो कराच लागतात
ह त्याला काही गरज नाही तर मग म आटलं काय होते म्हटल करा
करा गरज असो कि नसो कर्ज नाही घ्यायचं पैसे ज बचत राहत हं बायन कर्ज उचललं आपण उचल्या प आपलं स्व त बँके टाूनून द्या कि नाही कोणाला दयचं नाही आपल्या हशाच कर्ज
हा तसच म्हणजे स्वतः घेतलंच चालते बँकेत टाकून देवा हा हा. ते कोणाचा भरोसानी ना कोणाला गेल त.
हम कोणा कोणावर विश्वास करता
होा विश्वास नाही ठेल तुमचं झालं ते नीललता तुमचं झालं ते
काय
ते कोणा घेतलं होतं ना
करचं का
हा
हो चालू आत भर ना
हा
हम्म
आता आमतोय आता होते नम
हम्म
आपखलीची
काय झालं र बाप्पा मोबाईल हॅलो
हा हॅलो बोल ना
हां सांगा
हा हा नाही आला अकरीचीच किस्त आहे आमची मी हा
लावून द्यावरर्ज फाईल
हा खालत
हा वि महाराष्ट्र बँकच असशन ना तुमचं
हो महाराष्ट्र बँकेचच आहे
आमचे सगळे गट सेमटरचे आहेत
ह शेमटोच आहे का नाही
हम्म
ह त पैसे का चे ग्राम संघाचे आम्ही घेतले प्रभात संघाचे तुम्हा आता या बँकेतच येतील आमऐ ह
हो हो याच बँकेत
कोण या महाराष्ट्र
हो नाही मग तुमच्या सेंट्रल बँकेत आले असतील ना ग्रामसंघाच खातं सेंटर मध्ये आहे ना तुमच
हो हो त्याच ठेगात मग आहे ना हो
हम
टाकल्या म्ह नाही भहि ते
हो का
हम्म
टाकले कालच टाकले कालच चेक लावले ते मॅडम न
हा ना
हम्
हम्म काही नाही त्याच्या बा बायार चांगल्या असले की काहीच नाही होत घटातले आता आमच्या गटातले बा सध्या तर चांगल्या आहेत सगळ्याच बाया चांगल्या आता
हम.
एखकादशी काय सांगा वावरात गेली का त ति लावून पाहा लागेल.
कोण तेच्या बहीणला दवाखान्यात घेऊन गेल्या म्हणतात.
हाव का?
हो
ह मी आटले एकादशी लावून पैल गड असा विचार केलता म्या कोणी कोणी दोन हजारच भेटले कि बस झाले त्या बाहे लावा लागतात ह
नाहीय नाही
हा
ठीक आहे नानकीन पुरी कोणा कोणा गावल्या तुमच्या
हा
तुमच्या पुूरी कोणा कोणा गावले गलात म्ह
एक आकोटली आहे एक खुर्दा आखोलेली आहे एकयले आहे पारसली आहे तिझं ालतात फोन पारसवाडीचा
हो काय
हा त्या पाहणे चारता म्ह मा घरी बा आम्ही ते बाया बा गटाच करास लागते का आ करास लागत
हम्म.
कराच लागते म्हट म्ह मिटिंग जा लागते का कुठ? बाया निवडून करा म्हटलो.
हम्म.
ह काही दिवस वाटलं सुद्धा गाात जाव लागते ब कोण्या काही.. आता काय सांग आता उज्वलाले म्हटल लाजू म्हटल तिला फोन तू दिले.
तुम्हाला किती पोरी हात म्हटलं?
आ
पुरी किती्यात तुम्हाले?
चार हात ना पोरी. हो एक खुर्द दाखवलेली आहेी एक कुठली?
हा.
वाजोळ.
हो ना.
एकच हाय होय बुआ.
चांगल हाय.
आणि ते हे काय आले म्हणे की... कितीे आणि
कोण मणे?
हे डोकण्याचे सून.
नाही नाही दहा सेकड नाही तर दहा सेकंदात बोलणंच किती ख होते दहा सेकड तो फोन लाव्यात.. त्यातच चालला जाते.
हो आसं नाही वो मी दहा मिनट सांगतलं बा तुम्हाला.
आहों दहा मिनिट,
हा काम झाले मग सगळे बाकीचे?
सगळं झालं, भांडे, फुंडे मग कारल्याला जाया लागते म्हणून काळजी काळजीन सगळं आटपून घेतलं.
हो आता जाया लागत नाही का मग आता,
आता नाही जा लागत आता काही जात नाही मग,
हा आज खुल्ला दिवस होता, तर जा होत मग
मग ते त्या नाही म्हणत ना ते मुक्ता माथोडे म्हनत होती तिथे यायला गेली त्यांना द्यायले.
हो काय,
आणि आपली ए... ते बबिता माातोड्या येत होती तेहि वर खेळली गेली. मग आम्ही तिघी जणी उरलो बाई उर्मीला, मीन, आपल्या उजवला काकू
हाव ना.
अ ते मनोरमा मग काय तिघी चौगीत काय करूरा.
हा हा.
एखादी नसली तर चालून जाते.
हम्.
हा. पाच, सहा जणी पाहिजे.
हा हो ना,
हा
किती गट पाहिजेत तुम्हाला द्यायला.
आम्हाला लोय पाहजत नाही बारा, बारा सांगितली की किले पण की कि जन बारा बारा होतात काय? मग
हा इकडे सौधळ्यात त इकडे फिरल्या नाही तुम्ही मग इकडे
हो, फिरलो ना आम्ही सगळे इकडे
ते आलते का मगं
हो, तुमच्या इकडे कोण आहेत राहील?
त्या पद्मापैकी सुंदर हे मीरा ता निराज धोपनी
हो का मीरा ढोकणे ढोकणे
हं अनिता
त्या मीरा ढोकणे तेस ना त्या गौरी ढोकणे ची आईच ना?
हा हा अन दोघी जनी
म्हणत नाही. मी आलतो तेंच्या घरी हो वा नाही म्हटलं ते ना गटात येत नाही म्हणून आम्ही
हा
हा
आलते का नाही इकडे काही दिसले नाही कवा
आलतो आम्ही तिकडे,
हा,
हम्म,
पोरगो झोपलो का? कुठं गेलं?
ठीक आहे. ठेवा मग,
आह
ठेवा म्हटलं. मग आपले मिनीट होऊन राहिले पूर्ण
हो हो ठेवा.
हा
त्यांज हॅलो
सगळा मधुपुराला आता
हो ना